जादूराव आमचे फक्त सेकंद पडाला काल वाटत असे आहे. झाला ना. कायं माहतीयं याचे पैशै मिळणार का एवढे एकदम डूबतयं हे. जे टाासिक दुसरे. तील ना त्याच्या राहतील एक कॉलिंग च्या टास्क जरा अवघडेत पहिल्या वेळेस असे टास्क पडलेत. अजूनपर्यंत नव्हते पडले फोन बिन कायं. मगं कट झाला. पण मगं जेवढी जास्त टाइमिंग बोलते एका जणाला दहा मिनटं बोलायला लावले त्यांनी.
हा
जेवढं जास्त बोलशील तेवढं पैसे वाढतील हा.
हम्म.
आता दुपारी ना आपण विनाकारण फोन चालू ठेव- दुपारी म्हणजे मी पण निवांत तू पण मला मेसेज कर एका जणाला. पाच कॉल करू शकता असं काही आहे अवदा.
हा.
कारण मी काल दुपारी एका बाईला किती चार कॉल केले तुलाच एक केलेला होता तरी पाच. भरभरून गेले माझे.
हम्म ते झिरो दाखवतयं बघ ब खाली.
हम्म आसं एकांद दाखवचा आहेला. आपण आता एक मिनिट एक वस- एकवीस सेकंड बोललो मागच्या कॉलला.
झिरो झिरो दाखवतं. हम्म. म्हणे भेटत पण नाही कॉल साठी.
मी दोन तीन जणांना पर्सनली मेसेज केला. सगळे हा बोलले मला.
हा ना पण मगं करतं नाही ना मगं.
मला पण म्हणे टाकसा आलेला आहे आपण दोघं बोलू म्हणून म्हट- ठीक आहे एक पहिला लावला तिला माझा आवाज जात नव्हता पणं. ती मला तिचा आवाज येतं नव्हता मीझा जात होता तिला.
हम.
हम्म. आणि एक बाईला पण तिने लावला आता ते आवाज चालू हो तिला आवाज जात नव्हता माझा.
चला आता करू मगं कधी.
हा हा.
तिचा पॉइंट वाढेलं आता.